हॅलो,
बोला कि.
हां. मग त्यामुळं आम्ही पाच म्हणजे त्यांचं लग्न नवीनच झालतं तेव्हा आम्ही गेलो दोन तीन महिने झालं होतं. म त्या आहेत कर्नाटकच्या मग त्यांना मराठी अजिबातच यायचं नाही म आम्ही सगळे एक कत्र भेटल्यानंतर आम्ही बोला लागल्यावर त्यांना काहीच येई ना. त्यांनी आमचे तोंडच बघायला लागलेत मग त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काय बोलनार आसं म्हणलो ना फ्रेंडला म तो म्हणला नाही ग ति आ ता तिला येतय मराठी येते तिच्याशी बोलून घे बोलून घे म्हणून तो किती दिवस झालं लागला होता. म्हणलं आता फायनली आता करूया म्हणलं कारण की आता गरज आहे त म्हंणलं बोलायची
होय.
असं काय पण करून कम्प्लीट करावं लागणार आय.
हम्म. आमच्या पण मम्मीला तेन कुठे येत हो तर नव्हतं येत ती पण लग्न झाल्यावरती शिकल्या मराठी. आता तिला. कन्नड बोलायला प्रॉब्लेम म्हणजे आता इथ सगळी मराठी बोलून सवय झाली ना आता म्हणजे दिवस म्हणजे पूर्ण दिवस सगळा इथ आता किती वर्ष झा झालं नाही म्हटलं तर बावीस तेवीस वर्ष झाली आता येऊन इथ. मझ ते सगळं मराठी बोल बोलल्यात त्यामुळं अ लग्न झाल्यावरच आले की आता. नाही नाही कन्नड कन्नड असं बोलताना एक एकदा जीभच वळत नाही तीजी आस होतेय. मग एक एक मराठी शब्द बोलून टाक
टाकत्या हम्म नाही खरंच आहे कन्नड बघायला गेलं ना कन्नड अ वाटतंय मी आता त्यांना तेच म्हटलं मला जरा कन्नड शिकवा कारण की मला इकडं गरज आहे ना. कन्नड इकड जरी जॉब जरी करायचं म्हटलं की कन्नड आपल्या म्हणजे कर्नाटकात कंपल्सरी आहेच.
हम्म नाही निपाणीला निपाणीला हाय ना तुम्ही.
अ हो निपाणीला हाय.
मग तिकडं मराठी थोडे फार बोलते म्हणजे त्या साइडला थोडंफार म्हणजे अजून कर्नाटक बाॉंडरी येते ना ती
माझी बा बाॉंड्री येते नाही नाही कर प्रॉपर निपाणी म्हणजे निपाणी मी निपाणीच्या अलीकडं आहे. आप्पाची वाडी कुर्ली आहे ना.. तिथली हाय मी माझी बांड्री आहे. पण निपाणी हे प्रॉपर कर्नाटकच आहे.
हा असं आहे काय?
कोण बोलत नाही आता बेळगाव मध्ये पण कनी प्रॉपर बेळगाव कर्नाटकच आहे पण तिथं पण तसंच आहे. जास्त असं कोण कन्नड असं नाहीये मराठीच बोलतात असं झालेलं आहे.
भरपूर जण मराठी बोलतात तिकडं.
बोलतात होय पण जिथं फॉर्म फॉर्म वगैरे आहेत ना ते सगळ कन्नड मध्येच आहेत एकतर इंग्लिश मध्ये किंवा कन्नड मध्ये आहेत होय म आता आम्ही पण बघतोय ना आम्हाला पण तोच प्रॉब्लेम येतोय आपल्याकडे महाराष्ट्रात अस म्हणजे शिक्षण सगळं त्यामध्ये झाले ना त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम येतो. कन्नडक एक वाचता येत नाही बोलणं तर लांबच. असं व्हाय लागलय त्यामुळे आता कन्नड शिकावं असं वाटायला लागलय?
अ मग तुमचा मुलगा इंग्लिश मिडियम ला हाय का मराठी?
हो हो इंग्लिश मिडियमला आहे. इंग्लिश मिडियमला आहे. हम्म हम्म त्यांना पण सब्जेक्ट असतो? अ पाच पाच वाजता येतोय तो हम्म हो दिवसभर असते दहाला गेला ना पाचला येतोय. तिथून मग थोडाफार
काय सोडायला जातय?
नाही त्याचा तो सायकल घेऊन जातोय आहे इथ एक पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे स्कूल त्याचं. स आता दुसरी ला आहे.
तरी पण सायकल वरन जातोय?
हा जातोय की गावातच आण श त्याच्यामुळे काय म्हणे अशी वर्दळशीत की नाही आम. कसं ग्रामीण भाग पडते ना त्याच्यामुळे एवढी अशी वर्दळशी जास्त असं नाहीये. जस आपल्या महाराष्ट्रात कसं असते तसं नाहीये
हा तेच की नाही तर मग पण एवढ अभ्यास म्हणजे नाही म्हटलं तर पाचवी नंतर मुलांना सायकल वरन पाठवून देतात ना काही जण म्हणून म्हंटलं अजून छोटाय.
तर ते जे मित्र वगैरे घेऊन येत होते ना तेव्हापासून लाग लागलाच होता तो मग त्याला आम्ही नाही म्हंटल होत ना कारण की त्याला एल केजी पासून तो तिथं आहे ना. त्यामुं पाच मिनिटाचा रस्ता आहे जातोय तो. काय प्रॉब्लेम येत नाही आता दुसरीला
मोठ्या गाड्या पण कसा वाटेल तसे मारतात लोक.
हम्म. अा हा तसे म्हणजे मोठ्या गाड्या म्हटलं ना तसं आम्ही गावातून घेत नाहीत. आम गावाच्या बाहेरून रस्ता ना तिथून मो्या गाड्या करतात. टू व्लर वगैरे जर असले किंवा फोर्हीलर आपलेणजे घरगुती कोणाचे असेल त्या तेवढ्या जातात. न तरर मोठ्या वगैरे बस वगैरे जर असेल ना तर बाहेरच्या अस. अस हो त्या रिस्क काय नाहीये.
हम्म आता या वर्षीपासूनच जातोय की काय सायकल वरन.
होय होय होय आतारीला गे. आल्या पासून च होय जून पासून नाय आमच्या हिथं मे मध्ये चालू होत. मोस्टली अस म्हणाय गेलं तर मेच्या एंडिंग ला चालू होते शाळा.
होय तिकडं आता लवकर चालू व्हायला म्हणजे तिकडं गणपती सुट्टी असते वाटतं.
नाही गणपतीत सुट्ट्या नसत्यात इकडं महा ह्याला. अ अ काय बरं नवरत्न असतात ना, त्यावेेळे सुट्टी असतात.
हा दसर्याला सुट्टे असतात.
दसऱ्याला सुट्टी असतात होय होय दसऱ्याला सुट्टी असतात. इकड सुट्ट्या पण लवकर पडतात त्याच्यामुळे सुट्टीला यायचं. पण अवघड पडत हे महाराष्ट्रातलं वेगळं पडतं आणि हथलं वेगळं पडतेय ना.
हो हो इकडं मे मध्ये चालू होतात सुध्या आता इथलं पण सगळं ब. बदललाय थोडा आता म्हणजे. मे मध्ये शाळा पण घ्यायला चालू केल्या आता एक थोडे दिवस सुट्टी द्यायचं पण. शाळा चालू करायच्या असं पण चालू झाल्या आता एक एक शाळेमध्ये. अकॅडमी वाले असतात ते सगळे होय. म्हणजे फेब्रुवारी म फेब्रुवारी. प्रिलमध्येध्ये पेपर हो जानेवारी सुर मार्च एप्रिल हा. मार्च मार्च मध्येच पेपर होऊन जातात त्यानंतर सुट्टी परत मे मध्ये शाळा अस. लू कराय लागलेत आता
हो काय होय मग कराडा कसारखंच करायलात म्हणायचं हना पण तसंच आहे. आप मार्च म्या पतात आणि मे. मार्च एप्रिलमध्येध्ये सुट्ट्या पडतात त्यांना आणि मेच्या एंडिंगला म्हणजे शाळा लू होत्या.
होय लवकर म्हणजे लवकर पेपर घेऊन एक महिनाभर सुट्टी द्यायची. मग परत एक पंधरा वीस दिवस शाळा घ्यायची परत सुट्टी द्यायची असं करायला लागल.
ह ह.
ह मग परत जूनपासून आणि परत चालू असं. आता मोस्टली सगळीकडे अकॅडमीच चालू. झा आता पहिली पाासून पण अॅडमी चालू झाल्यात.
होय इकडं काय आमच्याकड असं अकॅडमी अजून तरी काय नाही आहे.
हा म्हणजे अकॅडेमीिक टाईप कसा असतंय. म्हणजे सिलेबस कसा असतो त्यांचा हा.
हम् आणि फुल डे असते होय होय आमची तास. नाही अजून अस काय म्हण पणित वगैरे असेल. नि पाणी पण असं नाही आहे आपलं देवचंना म्हण किंवा अ यमडी वगैरे आहेत ना तिथं पण असं काय नाहीय.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
तिकडच काय एवढं माहत नाही तिकड आता तरी काय काही असत. स्कूल चालू झाल्या तश्या
हो श्रद्धाला पण झालेत ना श्रद्ध अॅडमी पण चांगली आहे.
हम्म आहे असं म्हणतात खरं आमच्यातलं कोण नव्हतं तिथं
हो काय म्हणजे माझी ननंद आहे ना एक छोटी आहे म्हणजे आता नववीला ती तिथंच आहे चांगलं आहे म्हणजे एज्युकेशन म्हणलं तर चांगलं आहे म्हणजे प्रॉपर गाईड करतात ते छान करतात
झाली होती ती
होय होय होय आपण त्यांचे बॅचेस पण म्हणजे वेगवेगळे आहेत ना कि चार आय थिंक श्रद्धा अकॅडमी आहेत वाटतं कॉलेज च वेगळं आहे हो होय म्हणजे माझी मोठी पण होती ती आ बीएम एस करायला लागल्या ती पण ती पहिला तीतच पहिले आकरावी बाराबी त्याच्यानंतर आठवी नववी ला घेतल फोर इयर च आहे ते अकॅडमी आता बेसिक आता तथून कण तिचं बरोबर म्हणजे बारावी पर्यंत येतच ती
हम् हम
हम्म म्हणजे पूर्ण तथन पाया प्रॉपर करणूनच बाहेर म्हणजे पडायच
नवी पासन आहेत कि काय मग
हो नवीपासूनच आहे
मग आता कितवीला तो
आता नववीलाच आहे ती
हा नववी ते बारावी पर्यंत काय असेल ते
आता फोर इयर हा फोर इयरच हे आहे म्हणायचं अ अकॅडमी ती मला बारावी झाल्यानंतर तिथन मग बाहेर पडणार ती आणि परत्येकाचे वेगवेगळे आहेत हम्म चांगलंय ते पण नाही नाही हॉस् थ इ म्हण ना धाकटे सरे मग ते पण टीचर आहेत ना एकटे आहेत सासूबाई आहेत त्या मुसळेल्या आहेत
हा हा
ह ह आणि धाकटे सासरे आहे म्हणजे त्यांचे आमचे ाकटे सासरे आहेत ते इकडं हे लाग रेंदाळला टीचर आहेत ते पण मग ते तिकडं येऊन जाऊन करत आणि सासूबाई आमच्याकडे येत असल्यामुळे गाडी घेऊन जातात
हम् हम हम्
हम्म अस असं होते
त्यांच्या तिथं असते का काय ते
हा ती दथच असते मग त्यांच्याजवळ त्यांचीच मुलगी ना ती
त्यांचीच मुलगी आहे होय मला वाटलं तुमची ननंद म्हटल्यावरती ते मला काय वाटलं तुमची
हा मग तेच की माझीच ननंद ती नाही नाही ती आमचे माझे मिस्टर म्हणजे त्यांची बहीण आहे त्यांच त्यांना पण मुलं आहेत आता
म्हणजे सक्कीच उलत असं म्हणायचंय का तुम्हाला त्या
हा सक्की चुलत हा शिकायला लागल्या ते हा आम्ही अजून जॉईंटत आहोत त्यामुळे चुलत असं काही म्हणत नाही काय ना
हा
हम मग माझ्या नंदेचं लग्न म्हणजे त्यांचा आता मुलगा एम बी बी एम एस ताई च्या मुलं मोठ्या त्यांच्या मुलं मग माझं लग्न झालं त्या वेळला धकाटी सासू प्रग्नेंट होती म्हणजे लग्नाच्या वेळास डिलिवर्ह झाली त्यांची तीच मुलगी आता नवी आहे परग
हा हा
हम्म छान आहे ती पण म्हणजे हुशार एकदम करतात मग शरदामध्ये ना लक्ष वगैरे देऊन हे करतात फुल तिला सायन्सला वगैरे हंड्रेड. ग्रेड वगैरे म्हणजे लई हे करतात म्हणजे अभ्यासात टॉर्चरसले करतात म्हणायचं म्हणजे केलंच पाहिजे हे यायलाच पाहिजे असं बाकीच्या ठिकाणी ठिकाणी कसं हा नाही केलं अस ठीक आहे एक छडी दिली विषय स आपला असं नाहीये तिथं ते कंपल्सरी करायचं जर नाही झालं तर
ते नववी दहावीला बेस्ट तयार होते ना त्यांचा मण मग अकरावी बारावी त्यांना इझी वाटते.
हम्म नाही म्हणजे प्रॉपर हे करतात गाईड
हा आणि जर आपलं नववी दहावी जर प्लेनसली म्हणजे रेग्युलर आपलं मॅथ परत बायो म्हणजे त्यात सायन्स आणि मॅथ्स जर कि म्हणजे आपलं रेग्युलर जर असलं तर मग अकरावी बारावीला जर अॅडम
ईज दिली जाते.
जर गेलो तर मग नाही टफ जातय ते म्हणजे कस अकॅडमी मध्ये कसं पहिल्यापासून आता बेसपसून सगळं स्टार्ट कर तर त्यांचा पाया पहिला मजबूत करून घेतात.
होय खर आणि सगळे येऊण त्यांच पर्ण इंग्लिशमध्येच आहे ना त्याच्यामुळे प्रॉपर आहे आता त हे झाले ना आणि त्यांचेच पण बॅचेस पडतात वाढतं आपल्या मग टायमिंग झाले. हम् टायमिंग झालंय आपलं हा करा.